हा, नमस्कार ताई
नमस्कार.
झालंय तुमचे सगळं? हॅलो हा य
हा, हा हा बोल ताई
हो, म्हटलं समाजा विषयी बोलूया आपण सामाजिक कार्य
चालेल चालेल बोला
हम्म समाजात पण आहे ना ताई अशा, रूढी परंपरा आहेत की आजही महिला ना स्वतंत्र नाही
हा बरोबर आहे.
हो आजही त्यांना स्वातंत्र्य नाही, कारण की मी बघत आलेली लहानपणापासून कि काकू असेल मावशी असेल कि यांना एकटं कुठे जाऊ द्यायचं नाही. किंवा एकट्या कोणाशी आजूबाजूच्या व्यक्तीशी बोलू द्यायचे नाही. बाजारात जरी जायचं असल ना ना त्यांना तर सोबत एक जण न्यायचं कि म ही नको अ‌ समाजात पण अशा काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यामुळे घरच्या लोकांना पण भीती वाटत असायची. ते, हो हो तर अ त्या काकूला असं असो किंवा त्या मावशीला असो कि ते बाहेर नाही जाऊ देत. असायचे कि ते म्हणायचे की नको ग बाई एकटी नको जाऊ लोकं चांगले नाही असं तर ते कोणत्या कारणाने सांगायचे, मी लहान असताना मला काही कळायचे नाही हे असं का सांगता मी असाच विचार करायची. जेव्हा आम्ही मोठे झालो कॉलेजला गेलो ना म तेव्हा आम्हाला कळायला लागलं की माझी आजी का माझ्या काकूला कोणासोबत जाऊ द्यायची, एकटी का नाही जाऊ द्यायची? त्या काकासोबतच का तिला बाहेर पाठवायचे. जी हे प्रश्नांची उत्तर मला मिळत गेले. आणि समाजात अ हो, आणि समाजात ताई आजही मुलींना स्वातंत्र्य नाही. आजही काही ठिकाणी ग्रामीण भागात जर आपण पाहायला गेलो ना तर, मुलींना आहे ना शिक्षण शिक्षणापासून सुद्धा ते लांब ठेवत असतात.
हो ना आता बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागामध्ये ना मुलींना शेती कामाला पाठवून देतात. तात ऊस तोडीला पाठवतात, शिक्षणाला शाळेमध्ये पाठवत नाही. आणि लवकर लग्न करून देतात. अशी पण, आहे अजून पण म्हणजे चालू आहे. तर हे सगळं ना सुधारलं पाहिजे ह्या रूढी ज्या आहे ना, त्या सगळ्या बदलल्या पाहिजे मुलींना शिकवलं पाहिजे त्यांच्या पायावर उभं करायला पाहिजे मग ते कसं त्या मुली उभ्या राहिल्या आत्मनिर्भर झाल्या नोकरी करतील, आणि मग कसं नाही एखाद्या वेळेस काही प्रसंग येतात, अपघात होतात, काही होतात नवरा वारला काही झालं, तर तिचं ते पुढचं जीवन जे आहे ना ते सुखर व्हायला पाहिजे म्हणजे तिला अ व्यवस्थितरित्या ते जगता आलं पाहिजे. आणि काही काही वेळेला म्हणजे नवरा वगैरे असं खराब निघाला काही राहिला असं व्यसनीय असला काही अस ला तर त्या डाय डिव्होर्स वगैरे झाला तर ती मुलगी तिचं स्वतःच जीवन स्वतः ता जगू शकेल अशा पद्धतीने तिला उभं केलं पाहिजे या रूढी हे ना तुम्ही म्हणताय ते खरंच आहे बदलल्याच पाहिजे या र रूढी आता आणि मुलींना शिक्षण हे देऊन आणि पुढे आणलंच पाहिजे पायावर उभ केल. पाहिजे तुमच म्हणण अगदी बरोबर आहे मला खूप वाटतंय आणि ते पण
हो आणि ताई माझं असं म्हणणं आहे. कि जर आपली मुलगी हुशार असेल तर आपण तिला विजय विदेशातही पाठवू शकतो ना शिक्षणासाठी हम् हा हो पण बघ. ह ग्रामीण भागात जर गेलो ना आजही आपण बघा. अ आपलं कोणी नातेवाईक असलं किंवा आपण गेलो ना तर तिथल्या त्या बायकांच्या गप्पा ऐकून आपल्याला खर. खरच मला तर वाईट वाटत की हो. नाही असं नाही मुलींसोबत असं नाही वागायला पाहिजे. म हिच्याशी बोलू नको हिच्यासोबत कुठे जाऊ नको एखादी मैत्रीण असेल. किंवा त्या मुलीला घरातच डांबून ठेवतात की बस झालं आता तुझ जे आठवी, नववी शिकली भरपूर झाल आता काही शिक्षणाची गरज नाही तुला काय करायचंय लग्न झाल्यावर तुला चुल आणि मुलंच सांभाळायची आहे म्ह म्हणजे हे आजही मुलींना ह्या गोष्टींपासून ये ना दूर न्यायला पाहिजे आणि आजही त्या गोष्टी त्यांच्या डोक क्यात भरत असतात म्हणजे घरातलेच लोक भरतात बाहेरच्यांचे आपण नाही काही सांगू शकत घरातली आई असेल, आजी असेल. हा वडील तर ते बाहेरचे असतात त्यांना काय एवढं महिलांबद्दल एवढं माहिती नसतं. पण आई, आजीचं काम असतं की नाही आपल्या नातीला किंवा मुलीला आपण शिकवून तिला बाहेर गावी पाठवायचं आता बघा शिक्षण तर एखादा जिल्हा आहे त्या जिल्ह्यात सगळ्या सोयी आहेत म्हणजे कॉलेज आहेत. किंवा मुलींना जे शिक्षण करायचे ते शिक्षणाच्या कॉलेजही मिळून जाता पण आपण एकाच गावात राहून किंवा एकाच जिल्ह्यात राहून ते शिक्षण करतो पण शिक्षण झाल्यानंतर मग तिला जाऊ द्यायचे ना मग तिनं कुठेही जॉब लागो म्हणजे बाहेर गावायला जॉब राहील ना
हो ना आस जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे अस. पुणे, मुंबई वगैरे या ठिकाणीच कंपन्या वगैरे असतात. तिकडेच त्यांना जॉब लागतो. आणि इकडे छोट्या छोट्या गावांमध्ये शह याच्यामध्ये शहरांमध्ये असं जॉबची काही संधी त्यांना उपलब्धच होत नाही म त्यांना तीथ राहण्याशिवाय पर्यायच नसतो त्यांना तिकडे पाठवावच लागेल ना आपल्याला त्याशिवाय काही नाही. आणि तुम्ही काय रूढी, परंपरां च म्हणतात ना तर आधी आपल्या घरातल्या ज्या म्हणजे मुलीची आई झालं आजी झाल या आई यांच्याच विचारांमध्ये आधी सुधारणा घडवून आणणं फार गरजेचं आहे. म्हणजे त्यांना शिक्षित आधी करण त्यांना सांगण, समजवणं, समाजात फिरवणं आता बऱ्याच उद्दिष्ट शिकलेले आहे जॉब करता आहे आणि मोठ्या मोठ्या पद्यानवर आहेत तर त्यांचे उदाहरण देण त्यांना सांगणं त्याकरता त्यांना ह्या लोकांना पण कस घरात घरात राह सवय त्यात चार लोक बायकांमध्ये बसायच. आणि गॉसेट्स करायच्या ह्या ज्या सवयी आहे ना त्या मोडल्या पाहिजे त्यांना अ म्हणजे चांगल्या चांगले पुस्तक वाचायला देणं यांची माहिती सांगण हे त्या जेव्हा सुधरतील ना आई झाल आजी वगरे झाल यांचे जेव्हा विचार बदलतील तेव्हा मुलीच शिक्षण शक्य होईल खरं होईल आणि त्यांना परदेश. त्यात पाय ठेवणं किंवा जॉबला पाठवण ह्या गोष्टी आपल्याला शक्य होतील. आणि घर सुधरलं. घरातल्या बाया सुधरल्या म्हणजे मग गल्ली सुधरेल गल्ली सुधारली म्हणजे. समाज सुधरेल म्हणजे ते हळूहळू होईल.
हो आणि हळू हळू पण होईल आणि थोड विचार मोकळे. पाहिजे आई किंवा आजीचे ते अगदी जुन्या. पद्धतीचे विचार नको म्हणजे त्या काळात बघा. जेव्हा शिक्षण नाही करू द्यायचे त्या काळात तो इंग्रजांच्या काळ होता किंवा मोघल. मुघलाचा काळ होता त्या वळेत महिलेला बाहेर पण निघू द्यायचे. अ मोघलांच्या काळात रात्रीच्या वेळेस लग्न लावायचं. जी कारण की यांना माहिती नाही पडायला पाहिजे, इथे लग्न होतय म्हणून मोघल काळात रात्री लग्न लावायचे तर आणि ब्राह्मणांमध्ये मुलींना शिकवायचे. आणि इतर समाजांमध्ये नाही शिकवायचे, तर मग हे आधीपासूनच भाग पडत आलेले. काही घरांमध्ये ना तीच विचार घेऊन चालत आहेत. पण आजच्या आजच्या घडीला हा विचार बदलायलाच पाहिजे. तेव्हाच ती काही तरी स्त्री पुढे जाऊन तिच्या स्वतःच काहीतरी अस्तित्व निर्माण करू शकते.
हो आणि पुढचं जीवन तिचं व्यवस्थित जात ना. आणि कसं आहे आता तर शे क्षण आणि रूढी बदलणं गरजेचं ये शिक्षण मुलींना गरजेच आहे ते शहरामध्ये खायचं म्हटलं, तर एकक्याच्या पगारावर होत नाही, त्याचं तस मूल मूल झालं की मुला बाळांच शिक्षण ये त्यांच स्वतःच राहणीमान ये तर मुली जॉब करणं गरजेचं ये त्याच्यासाठी या रूढी बदलून मुलींना शिकणं घेणं गरजेचं आहे. शिकतील तेव्हा जॉब करतील, तेव्हा ते संसार व्यवस्थित सांभाळतील. दोघांचे मिळून कमाई आली. तरच त्यांच पण उदरनिर्वाह अगदी व्यवस्थितरित्या होऊ शकेल.
हो आणि हो आणि खेड्या गावांमध्ये कसं आहे. त्यांची स्वतःची शेती असते, आणि मग ते शेतीच्या पेरण्या वगैरे लागल्या का? मग चाल ग बाई शेतात हे काम करू लाग ते काम करू लाग पण तिच्या सगळं ते शिक शिक्षणामधून लक्ष विचलित होऊन जातं. मग ते शिक्षणही पूर्ण करू नये, बघा ती ना शिक्षण करू शकते ना शेतीचे काम. मग पूर्णपणे शिकू शकते म्हणजे ती स्वतःला प्रश्न विचारते की मी हे करू का हे करू हो आणि ते आजीला-आजीला किंवा आईला असं सांगू नाही शकत की आजी मला फक्त शिक्षणच करायचे आहे. किंवा मला फक्त शेतीचीच कामं करा हे ती मुलगी सांगूच शकत नाही कारण की तिला लहानपणा पासून पूर्ण अगदी भितरट करून ठेवलेली असते. हो दबावाखाली पण आणि पूर्ण भितरट असतात ते. आपण जरी समजा आपण एखाद्या खेडगावात गेलो, आणि काही सामाजिक कार्यात आपण कार्यरत आहोत आणि तीथं जाऊन जर आपण त्यांच्याशी गप्पा केल्या ना, तर माझा स्वतःचा अनुभव आहे तर त्या मुली आपल्याशी मोकळेपणाने गप्पा नाही करत आपल्याला प्रश्न नाही विचारत त्या, की मॅडम अस केलं तर अस होईल का मग हो मग आम्ही जर बाहेर निघालो तर आम्हाला कोणी नाव तर नाही ठेवणार ना किंवा आम्ही जर काही उद्योग सुरू केला, तर आम्ही सक्सेस होऊ ना म्हणजे एवढे सगळे प्रश्न असतात पण ते आपल्याला विचारू नाय शकत. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.
हा मुलींच्या मनातली जी भीती आहे ना ग्रामीण भागातल्या ती गेली पाहिजे खरं म्हणजे त्यानी स्वतःहून पण थोडासा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ती भीती घालवून प्रश्न विचारायला पाहिजे आई-वडिलांना पण ठाम पणे सांगायला पाहिजे की नाही नाही मला शिकायचंय मला ही पुढे जायचंय. आज भारत कुठे चाललेला आहे आपल्या राष्ट्रपती एक स्त्री आहे द्रौपदी मुर्मू ज्या आहे त्या, त्या पण एक स्त्री आहे आपले पण पंतप्रधान आधी होऊन गेलेले आहेत. की त्या स्त्री होत्या मलाही त्यांच्यासारखं बनायचं. निदान त्यांच्यासारखं बनायचं नाही तरी पायावर आपल्या उभं राहता येत की असा कठीण प्रसंग जर ओढवला तर कोणाच्या आधाराची आपल्याला गरज नको व्हा भसायला असं.
हो. आणि खरंच मुलीचे ना विचार आ बदलायला पाहिजे. आणि आई-वडिलांचे तर. आधी तर त्यांचे विचार बदलतील तर यांचे विचार बदलतील. हा प्रश्न आहे. आणि विदेशात पण मुली जॉब करू शकता ना एवढं काही
कठीण नाय ते मॅडम तुमच्याशी-तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं वेळ संपलाय खूप छान वाटलं हा. धन्यवाद मॅडम. बोल ग बाई. अगं एका